हॅलो हा बोलकी एवढा वेळ काय लावलीस फोन उचलायला
हॅलो
हॅलो.
आवाज येत असला तरं कट करू नको फोन चालू असूदे, थांब मला आवाज येईना.
मला यालायं.
हॅलो.
मला यालायं आवाजं.
हा आला मला पण बघं.
का लावलीसं फोन उचलायलां म्हणलं.
अगं अजून नेट चालू करून ते ॲप उघडोत्सोवर तुझा फोन आला.
नेट कोण बंद करून बसायं लावलंय.
अगं मी आता जस्ट गावातून आलोयं आणि तुला फोन केलतो गं करणारं असेलं तरं तोपर्यंत तु केलीस.
नाय मगं. जेवायला जाणारं आहे गं. लई भूका लागल्यातं.
कार्ड अपडेट करून आलो गं. का? का म्हणजे मी नववीत केलतो गं.
हो, बरं बरं.
मग नाही केलं नव्हतं आत्ता केलं.
हम्म ह्म्म अगं मी ते युट्यूब वर बघालतो जेव - आपला आत्ता रजिस्ट्रेशन होते की नाही कॅपचं. त्यानंतर की नायं. आ डॉक्युमेंट्स सिक्सिक्युरिनिटी का कायं तरं मग असते.
हां.
आणि त्यात ते म्हणं ऑनलाइन- किंवा ऑफलाईन आपण चूज करायचं असतंय. मगं आपण कुठ. आपलं करायच ऑनलाइन किंवा ऑफलाइन त्यात डॉक्युमेंट व्हेरीफ्या व्हेरीफाय होतात म्हणं सगळं.
मग ऑनलाईन केले ऑफलाईन केलेलंच बरं की.
ऑफलाइन ला सेंटर डि के टी आहे. आणि शरद इन्स्टिट्यूट आहे. न्यू पॉलिटेक्निक आहे कोल्हापूरचं.
हा.
मगं डि के टी आहे की आपल्याला.
बघायचं नाही तर मगं ते तिकडचं तरं तिकडचं करायचं.
म्हणजे.
म्हणजे आपल्याला जायला पण होतं हे पण होतं गं.
इकडचं म्हणजे कुठलं.
ते कुठली कुठली सायन्स न्यू पॉलिटेक्निक ते.
हा हा हा.
हो.
नाही खरं काय डॉक्युमेंट्स मध्ये हे तेन झाले तरं मगं आ- एवढं अपडाऊन करायलां पाहिजे.
ऑफलाईन इथं बसं. ऑनलाइनच घेऊया का माहितेय कायं, कारण अ लोक म्हणजे शिक्षक हे करत्यात नां.
होयं गं तेच की, म्हणजे आणि काय असते माहितेयं कायं ऑफलाईन मध्ये कायं एखाद डॉक्युमेंट. तेन चुकलं तरं लगेचं आपल्याला करेक्ट करता येते, तसं ऑनलाइन मध्ये ते नसते ते ऑनलाईन मध्ये चेक होणारं. मग त्यानंतर ते आपलं जर काही चूक असली तरं त्यांनी आपल्याला ईमेल पाठवणारं आपण ईमेल कधी बघलं तव्हा तोपर्यंत तारीख बिरीक गेली तर सगळंच गेलं.
तेच की सेम तेच म्हणालय मग ऑफलाईनच करूया.
हम्म चालतय की काय काय डॉक्युमेंट्स लागतात तरी. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो प्रीती तुझा आवाज येइना झालाया.